हॅलो हॅलो.
आज येत तुम्हाला माझा.
हो येतोय.
तुमचं झालं टास्क मॅम पूर्ण.
टास्क म्हणजे इन्फॉर्मेशन भरली सगळी.
अ फोन अ फ्रेंडची.
कोणती?
तो अन तो नाही का फ फोन अ म्हणजे अजून तुम्ही क आताच कार्य सुरू केलाय का
होय.
हो मग तुम्ही तो अच्छा कधी कधी सुरू झालं आजच केलं का?
कार्याॲप ओपन केलय की
अच्छा अ म्हणजे टास्क नाही आला का तुम्हाला
नाही आला अजून.
ओके काय हरकत नाही मी ना तुम्हाला एक फॉर्म पाठवेन आता तुम्ही आता माझ्यासोबत बोलताच आहे मी तो फाॅर्म भरा आणि ना अ मग मला उद्या टास्क येईल फोन अ फ्रेंड मराठीमध्ये.
ओके.
म्हणजे चांग
आलाच नाही टास्क अजून.
हा येईल नाहीतर नाही आला ना तर अ मला ना त मॅडमला फोन करा
कोणत्या मॅडमांना.
करा म्हणे ग्रुपला मेसेज टाक की मॅडम मला फोन अ फ्रेंडचा टास्क आलेला नाहीये. अ तुम्ही ग्रुपमध्ये कशा काय ऍड झाल्या.
मेसेज आलेला ग्रुपवर.
म्हणजे मला समजलं नाही.
डी कार्य आहे का नाहि डीकेटी हे डीकेसीचं
हा हा हा
तर ग्रुपला जॉईन व्हा म्हणून लिंक आलेली मग त्याच्यावरून जॉईन झालं.
अच्छा म्हणजे तुम्ही ऑलरेडी आधीच्या ग्रुपला जॉईंट आहात.
हो.
अ त्याच्यात मुलं मुली सगळे आहेत का.
नाही फक्त मुली आहेत.
हा.
मुलांना परमिशन नाहीये म्हणून सांगितलेली फक्त मुलींना घेत कळेना.
हो चांगलय ए सी या ग्रुपमध्ये मुलं पण आहेत मुली पण आहेत.
ए सी ग्रुप मध्ये डी केे ए सी.
हो.
नाही आमच्या वेळी फक्त मुलींना घेतलेलं. आत्ता घेतल्या असतील तर काय माहीत नाही.
हा येचात आहे ना
डी कार्या डी के सी मध्ये
हो या या ज्या ते. मी तुमचा नंबर काढला ना ग्रुपमधून
हा.
त्या ग्रुपला आहेत ना मुलं पण जॉईंट.
मग आता घेतल्या असतील आम्ही होतो तेव्हा आम्हाला फक्त मुलींना म्हणून सांगितलेलं.
हा मुलींना पण सांगितलेलं पण मी एका सरांना विचारलं. पण ते बोलले की अठरा वर्षाचे वरचे मुलं चालतात म्हणून.
हा हा मग चालत असला आता घेतले असतील.
हा कारण मुलं मुला मु मिळणं, खूप तुटवडा झालाय ना.
हम्म होय.
त्यामुळे.
चांगलंय.
ह बाकी काय करता तुम्ही.
काय नाही आता रिसेंटली कॉलेज कमप्लीट झालय.
हा.
त्यामुळे आपला जॉब शोधते.
अच्छा मग याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती भेटते.
कॉलेजमध्ये असताना आम्हाला अ चेतन पाटील सर आहेत, ना त्यानी आम्हाला कार्य अँप. डाऊनलोड वगैरे करून, इन्फॉर्मेशन भरायला लावलेली, मग भरल्यानंतर टास्क. अवेलेबल झालं टास्क केल्यानंतर पेमेंट चालू झालं.
अच्छा म्हणजे तुम्ही, आधी केलेला आहे टास्क.
आधीच झाल्यात पण थोड्या, आता दोन तीन महिने झाले टास्क येण झालात
मग ना तुम्ही ना ग्रुपवर मेसेज टाका, की मला टास्क येत नाहीये
हा तुमही ग्रुप काढलाय त्याच्यावरच
हो ज्याच्यावर तुम्ही, मी टास्क ग्रुप हे केला ना त्याच्या सरना मेसेज टाका तुम्ही कोणाच्या थ्रो जॉईंड झाल्या
अ कॉलेज मध्ये असताना जॉईन झालेलं, सगळीज फ्रेंड मध्ये सरांनी सांगित तेव्हा चेतन पाटील सर
अच्छा त्यांच्या थ्रु जॉईन झाल्या काम् जर ग्रुप वर तुम्ही मेसेज टाका की मला फोन अ फ्रेंड मराठी टास्क येत नाहीेये तर काहीतरी म्हणजे, काही होईल का मराठी टास्क घेत नाही, कारण की निम्म्या लोकांचे टास्क पूर्ण होत, आलेत मॅम
टास्कच येन झाल्यात किती दिवस झालं
रिफ्रेश केला का तुम्ही ॲप
के रिफ्रेश केली अपडेट पण सारखं मारले
मगना तुमी ना मेसेजेस टाका ग्रुप वर नई त्याचे त्याच्यावर नका काय करू, ते लोक नाही हेल्प करत म्हणजे, मी खूप अनुभवलाय
मग ते चवर पण ते नाही चारला परत खाली न्यू टास्क ऍड म्हणून एक ऑप्शन आहे की ग्रीन कलर त्याच्यावर क्लिक के की त्यांनी प्रोजेक्ट कोडत द्या म्हणतोय
नाही, नाही तिकडे नका काय करू, तुम्ही ना ग्रुपवर ना मेसेज टाका मग तुमच्याकडे माझा नंबर हे, मग जर तुम्हाला टास्क आला, मग आपन फोन वर बोलू त तुमच झाल्यावर, माझ माझ झाल्यावर, तुमच असं करून आप टास्क पूर्ण होऊन जातील, आणि त्याच्या म्हणजे दहा मिनट बोलून आपण तर एका व्यक्तीला ऐंशी एका कॉलवर ऐंशी रुपये आहेत मग त्यामुळे तुम्ही ना अ आजटास हे करून घ्या किंवा ना अ एखाद ते स्वप्नील सर म्हणून एक सर आहेत त्यांना ना फोन करा हा त्यांना सांगा माझं नाव नका सांगू, त्यांना सांगा की मी तुम नंबर ग्रुप करून काढला होता ते तुम्हाला विचारतील, कि कुठून तुम्ही जॉईन झाल्या तुम्हाला हे सगळं विचारतील ते सर हा का मग तुम्ही सांगायच की म कॉलेज कडून जॉईन झाले अस असं होत तस तसं होत नाही तर कोमल मॅडम आहे ना ग्रुपमध्ये त्यांचा नंबर काढा आणि त्यांना कॉल करा कि आसा अस प्रॉब्लेम झाला मॅडम मला टास्कच येत नाही दोन महिने झाले तर काय प्रॉब्लेम ए तर मला एकदा सांगा मग मग त्या सांगत तुम्हाला मग तुम्हाला उद्या उद्या बारा वाजता त्या टास्क वर साइन होईल
ओके चालेल
आओ पण तुम्ही मेसेज टाकायला पाहिजे होता ना
अह मी टाकलेला की तो ग्रुप वर पण टाकलेला आमच्या आणि त हे तू म्हणून ते तिथं पण वर टाकलेलं पण तिने काय वेगळंच येतय लँग्वेज क ते ना असं सांगते
हा, ग्रुपवर काय बोलतायेत ते लोक?
कोणत्या?
तुमच्या.
आमच्या ग्रुपवर आता कोणच नाहीये. कोणालाच टास्क असाइन होना झाल्यात, सगळी तेच म्हणत्यात. म्हणून सगळ्यांनी बंदच केलंय ते.
आय सी, मगना तुम्ही ना अ ह्याच्यावर मेसेज टाका. आपल्या ग्रुपवर, जो आता तुमी इथून जॉईन झाल्या ना
हा.
इथे मेसेज टाका, की मला टास्क येत नाहीये मॅडम नाहीतर तुम म्ही हे करण्यापेक्षा डायरेक्ट कोमल मॅडमचा नंबर काढा ग्रुप वरून त्यांना फोन करा, की मॅडम मला टास्क येते नाहीयेत. असा असा प्रॉब्लेम आहे, तर काय करू?
सांगते आता.
असंच करावं लाग
कोमल मॅडमांनापण एकदा दोनदा मेसेज केलेला पण तेनी पण येईल असंच म्हणलेलीत आणि आलाच नाय.
स्वप्नील सरांना फोन करा तुम्ही. मेसेस टाका. ते पण आता तेपण नवीन नवीनच त्यांना वाटतं
हम्म.
हम्म, मग त्यांना ना तुम्ही मेसेज करा.
ओके.
कोणत्या कॉलेजला शिकला तुम्ही?
एससी कॉलेज, इचलकरंची.
म्हणजे तुम्हीपण कोल्हापूरच्याच हाय? ह, अरे बापरे सगळं कोल्हापूरच्याच पोरी भेटल्या, आतापर्यंत मला.
तुम्ही कोणत्या हाय?
मी इगतपुरी साईडची.
तिकडचे हाय काय?
हा.
हा कोणता म्हणजे काय हे नेमकं, हे असं एक अप्लिकेशन हाय काय?
कसलं, कार्य? नाही, ते एक जॉब सार जॉब सारखाच आहे असं समजा, म्हणायला गेले तर.
फक्त म्हणजे आपण टास्क खेळला, की पेमेंट येतंय नाय आम्हाला. हा, मग ते कशाबद्दल म्हणजे त्याचा फायदा काय? असं आम्ही म्हणत हुतो नाय.
फायदा काय माहित नाही. आय डोन्ट नो, मलापण माहित नाही. बट मला एवढा समज तं म्हणजे एवढं समजतं, की हा टास्क केल्यावर पैसे भेटतात.
हम्म.
एवढं समजतं मला.
चांगलं आहे ना, म्हणजे पुढे गेलं तर खेळ टास्क?
हो गव्हर्नमेंट ऍप आहे तो. हम्म म्हणजे मला तरे एवढं समजतंय की
यात होत ना
नाही नाही हा गव्हर्मेंट ऍप आहे चांगला ऍप आहे तो
हम चाले
म्हणजे सिक्यु सिक्युर हच्यातून आपला नंबर कोणी काढण्याची शक्य त कमीत कमी आहे आणि जरी नंबर कार्डला आपण ब्लॉक करू शकतो आपल्याला थोडं म्हणजे मुलींच काही नाही पण मुलांच हे मुलांच वेगळं ग्रुप करायला पाहिजे होतात त्या लोकांना
आमच्या वेळीत सांगितलेल्या मुलांना ते अलाउडच नाही आहे फक्त मुलीच असणार आहेत आमच्या कॉलेज मधल्या मुलांना घेतलं पण नव्हतं फक्त मुलींनाच घेतलेलं त्या ग्रुपमध्ये
अच्छा
असं सांगितलेलं आमही थर्ड इयर ला असताना ते आलेलं नाय मग त्या आवडीवर च्या सगळ्या मुलींना घेतलं पण मुलांना ऐकायला पण नाही घेतलं
तुम्ही बँक अकाउंट कसा ऍड केला तिथे आधीच्या टास्क चे तुम्हाला पैसे भेटले का
हो आधीची आलीत ना दोन हजार आलेत
हो काय सांगू तुम्हाला मी ना एक टास्क केला आता कार्य इन्स्टॉल केल्यावर एक टास्क केला मला माहीत नव्हत ना ते अ आपले इन्फॉर्मेशन वगैरे भरण्याचा टास्क तो केला पण ना प्रॉब्लेम असा झाला की त्याचे पाचशे र हजार रुपये दोन टास्क होते ना त्याचे हजार रुपये मला येणार होते पण ते आले नाही तर मी ग्रुपवर मेसेज टाकला तर ते लोक म्हणतात की दोन हजार पंचवीस चा मेस ज म्हणजे हा दोन हजार पंचवीसचा पिरेअड दाखवते तो म्हणते जाऊ ठीके आहे नो प्रॉब्लेम म्हटलेला पैसे पण नको को हो त्यापेक्षा तोंडावर पडण्यापेक्षा मला काहीच नको त्यामुळे मी काहीच नाही घेतलं मग जाऊदे अच्छा तुम्हाला हॅलो
हां बोला
मग तुम्हाला क तुम्हाला कसं वाटत
छान आहे टास्क छान असतात मस्त वाटत पेमेंट पण मिळत तेवढंच आपला काहीतरी खर्च होते ना
अच्छा म्हणजे चांगलं वाटत कार्यात हे करून
हॅलो
हॅलो
हा चालेल मॅडम ठेवला तर चालेल
चालेल
थँक्यू
ओके मी कट करते
ह